हॅलो हॅलो हा आवाज येते
बारीक होेतो आवाजथान
हा एक मिनिट थांब
खूप बारीक येतो बारीक येतो खूप हा येतोय येतोय बोला
हा आली का गँगशाळेतून
आ आलीच खेळायला गेलेत
दोघं पण हा बी नाही ह
अभी ये मोठा आलाय लोकर आला
होय का
हा तो पण केलाय प्रॅक्टिसला होय आलाय साडेतीीन वाजता सव्वा तीन ला आला त्यानंतर मोठा याला ग्राउंड वरच या
हा छोटो सिंग
तो पण केला किथ खेळाय
बरं बर बर हा हा ह हा पाऊ झालाय का परत तिकडं
अजी बात नाही आणि मग ग्राउंड वर पाणी
झाला असणार आहे दुपारी पाऊस झालाय चांगला
मग खेळ म्हणला आम्ही आम्ही हारलोय घरी आला
हा हो त्याची मॅच ह कमी झालं ना स्कोर कमी झालता शहाण्णव स्कोर झालेला त्यांचा
ती मुठी जास्त माणसच होती म्हणला खेळा
होय मोठी ती माहिती आहे अंडर नाईन्टीन म्हणजे अ हे जास्त आहेत ना ते
पण कालची कालची पण मुलं मोठी होती काय
आं
तुम्ही काल गेला होता बघायला ती पोर पण मोठी होती
होय अंडर नाईन्टीन ची मुलं आहेत ती
अंडर नाईन्टीन म्हणजे हा
अ एकदम तगडी तब्येत वगैरे जास्त असणारे अशी मुलं आहेत ते चांगली हायटेड आहेत आणि चांगली मग त्यांच्या पुढं खेळू शकत नाहीती लहानला नाहीती
हा ही सगळी बारकीी होती काे का हिंचिटीम बारकी गेले
हो हच्या दोन दोघं तिघच बारकीेत नाही मोठे आहेत सगळे
म्हणजे आपलं पोरग निदा आणि दोघं असतील कोणत हम्म बर बर
किती वाजता आलाय तो
साडेतीन साडेतीन वाजले असतील त्यावेळी आला साडेतीन साडेतीन वाजले असतील हो ह
मला उकर आलाय
तेच क काल पण आला आला असता लवकर प ते कुठेतरी
नष्ट नष्ट कररालगेत
हा आणि कुठेतरी मॉलमध्ये गेली होती हम्म
हा हा
हम्म
काल नाश्ता केलाय त्यांनी
हा
वीस रुपयाचा नाश्ता करणार वीस रुपयाचा मला फोनलेला
हा हा हां
मक्टवा
हम
मनीष मला वाटलं हे करतील अ जास्त लागल पण वीस रुपयेतच आवरलं
हा हा समोसा खाल्लाय म्हटलाय एक फक्त
हा भूक लागली असणार आहे मी त्याला घेऊन जाणार होतो तिथ ग्राउंड वर पण एकट्याला कसं न्यायचं
एकट्याला नाही तसं न्यायचं
हा मग तेच की एकट्याला नेता येत नाही ना सगळ्या मग किती मुलं आहेत त्यांना सगळ्यां न्यायला लागणार एकटयाला कस घेऊन जाणार बरं
नाहीच की न्यायच नसतय तस
हा म्हणून मग मी त्याला हे केलं नाही मग त्याच त्यांन मला फोन केला
दुसरे पालक तस केले तर आपण तसं कधीच करत नाही
हो हम्म चल आणि आता निघणार आहे मगाशी
हा बरं हा हा बर
कॉल करणार इतक्यात आमचे साहेब आले ते म्हणले चला गेलो त्यांच्या बरोबर
उद्या सुट्टी आहे का
उद्या सुट्टी उद्या आता झाडं गुलाबाची झाडं आणायची आहेत
साडी लावा
आणि माती सगळ्या ह्याच्यातली काढून अं कुंड्यातली माती काढून सगळं काम करायचं आहे उद्या
तुम्ही करा की आम्हाला आमची काम आहेत उद्या
एक मिनट हॅलो
हा लय काम आहेत आमची
आं
आमची काम आहेत उद्या
कस
शनिवार आहे आम्ही कामाला का आमचं नाही व्हय
मग हे करायचं झाड लावायची खरं उद्या
हा हा लावा की तिथली मातीवरची बघताना जरा अडचण जास्त आहे ओलं झालय ते शिस्तीतच हे केलं पाहिजेलाय
कुठली
वर वर तिकडच्या त्या टोपीतली तिकडच्या पलीकडच्या पण पाण्याच्या टाकी जवळ
हा हां तेच येईल करायला व्यवस्थित
हम् ते भिजलय सगळ
हा तिथं दोरी बांधणार आहे
दोरी आहेत की ऑलरेडी आहेत दोऱ्या
तिथं आहे ती खराब झालेली असणार आहे सगळ्या कपड्यावर डाग पडतील म्हणून तिथं नवीन आणून बांधणार आहे सगळी तिथ कपडे वळत घालता येतात
बर मांझ काम केलंत का ते करायचं होतं ते
करायचंय उद्या घेतो करून शाळेतन ते पत्र पण आणायला जाणार आहे
हा स्वराज गेला पण त्याची कशी हे लंच ब्रेकमध्ये त्याच भेट होत नाही
हा नाही आता उद्या मी जाईन उद्या हं उद्या मी आणतो जाऊन
थांबलं पाहिजेलाय तिथं ते काय करतात माहितीये का लंच ब्रेकमध्ये या म्हणले की तेे परत शाळा सुटली की उद्या पोरांकडे मग होणार नाहीयेत
मी काही सोडल्या सोड शळेत सोडून.
शाळेतच बसायचं तिथं त्यांच्या समोरच बसायचं आपल्याला पाहिजे ते वर्डिंग करून घ्यायचं.
होय. नाही मी उद्या करून आणणार आहे उद्या करून आणणार म्हणजे सोमवार त्यां. त शाळतलं काम होऊन जाईल शाळेत.
तेच की तुम्ही आणि बघून घ्या काय काय काय काय लिहिलंय ते सगळं पगा व्यवस्थित. बल पाहिजे तसं परत वर नाव बी हेडिंग परत बदल करायचा म्हज अवघड होतें नंतर आणि.
हा ते घेतो करोना.
काही पण म्हणले त्यांना पण ते का प्रोसिजर माहत नाही मी विचारले पण त. त तुझि तुझं आहेला सांगितलंय तिथ क कोणा नाव. त्या त्यांना विचारायचं ते ऑनलाईनच काम बघतात त्यांच्याकडे जाऊन करत. येईल म्हटले पण असं काय त्यांनी कधी त्यां त्यांनी कधी स्वतः केलेलं नाही. आपलं जे करायचं ते चेंज.
येत नाही ना लक्षात येत नाही ते कसं करायचंय काय करायचंय.
मग ते त्यांच्याकडे ते टॅब ओपन करून देतील कोणाचा तो अधिकार असेल टॅब ओपन करून द.
हां.
हा मग ते त्या व्यक्तीकडे जाऊन करूनच घेऊन या. मग त्यासाठी शाळेचा युडाएस नंबर बेंबर सगळं लागणार आहे खरं. ते लागत सगळं तुतील की त्यात नेऊन काय काय हो होय बघा. पोराचं नाव व्यवस्थित ठेलंय का बघा काय काय सगळं उद्या सगळं चेक करा. वर्ग चेक करा करणार अ. सॉरी एकाच माध्यमिकला आणि एकाच प्राथमिकला येणार ना ते.
हो अंतो आणतो आणि पेन आणलेत काय.
मी दोन फक्त घेऊन आलो लूपेन.
कायनाव.
काय ते गोल्ड कसला पांढरा पांढरा नसतो का पांढर कवर असतं ते. गोल्ड असं ते अंधारात पण तिसतो बघा पेन.
ग्लोब. यनोमॅक्स युनोमॅक्स ग्लेट्रॉन. हा तू पाहिजे होत वय.
नाही नाही तो नव्हता पाहिजे होता मी तिसं काय तिथले ते येत नाही येता येता घेऊन आली.
हां.
हम्म.
त्याला कसला वेगळाच काहीत पाहिजे होता.
ते काय स्वर्णक्षरने मागल. हम्.
हम्म. काहीत पाहिजे होतं त्याला.
होय होय हम् तुमचं आता सगळं. वर्क कंप्लिशन होते ना आत्ता सुट्टी होते म्हटल्या वर् कं्प्िशन होते आज कागे नाही.
कसलं.
आपलं वर्क क्प्लीशन हो. हा तेच ख्या आता सुट्टी आहे तुम्हाला उद्या.
हो उद्या परवा दोन दिवसात म सगळं करून सगळं.
बाकी झाडं बड लावून हा नाही सगळं घेतो घ्या ब हा.
हा आणि हे अ. जेवाल काही करणार आहेत आत्ता.
आता ते पावट्या आहेत पावट्याचा मसाले भात करायचा.
हा.
आणि काय करायचं?
पिठलं किंवा तुकड.
हा करायचं आल्यावर.
भाकरी चे तुकडे किंवा पातळ पिटलं.
हा हा ह
मॅडमच्या मुलगीनं ते ऍडमिट लॉक केलं बघा ते सगळंच लॉक कशा कशाला करायचं असतं का नाही.
हम्म.
व्हिडिओ पा किले त्या दिव्या अ मॅडम
हा येते साधं आहे नुसतं.
नाही आम्ही सगळ्यांनी बघितलं ते तिथं पहिला आम्ही करतो होतो ना ग्रुप तिथं येत होतं. पण ह्या नवीन हेज्यात नाही ओ कुठंच आम्ही लई वेेळ बघितल करायला येते का कशात. सेटिंग्स मध्ये जाऊन पण लगेल.
तो व्हिडिओ करून पाठवणार होतो पण मला झालं नाही करायला. नाहीतर ते मी पाठवणार होतो काय करायचंय कसं करायचंय ते सगळं.
त्या मुलाचं रजिस्ट्रेशन झालं नुसत ऍडमिशन पण झालेलं नाही पण मुलं आम्हाला कमी रजिस्ट्रेशन केलं हो नुसतं ज्यांना ते काम केलंय ना.
हा.
तेन तेज नुसता आम्ही रजिस्ट्रेशन केलं अजून मेरिटलिस्ट ला नाव यायचंय त्या मुलाचं. पण मुलांचं नुकसान होऊ नये आम्ही शिकवायला चालू केले म्हणून वर्गात येउन बसा म्हन मुलांना ऍडमिशन होणारचाय पण हे पोर दोन तीन दिवस झालं आलेला नाहीए. पोटात दुखते म्हणून सांगून मधल्या सुट्टीत गेलेयं मला तीन, चार दिवस झालं. आणि असला उद्योग केलाय तेनं.
होय.
त्या मुलांना हो त्या मुलांना असं केलं ना म आता ते कसं दंडात्मक कारवाई होणार परत.
हा ते हे बघितले का अ ते शाळेची लिस्ट आल्या.
कसली? शा
ऑलंम्पियाडसाठी कुठल्या मुलांनी कुठल्या परीक्षेला फॉर्म भरलाय.
हा बघितलं की आपिसवर हे आपल्या बारक्यानं दोन परीक्षा तर दोन परीक्षेला भरलय. हा. त्याल मॅथ्स, सायन्स. बाकीच नाही भरलेला काय आणि मोठ्या गुरपौर्णिमा, बेंदुर आल्यावर असती काय? का त्या दिवशी काय करायचंय?
त्या हे द्यायचंय माठात.
मट नाही समर्थांच्या मंदिरात वय.
हा.
हा, हा, हां. पौर्णिमा आता अमोवशा झालीया हो. आहो आता अम आमुशा झालीया दोन तीन दिवस झालं. पौर्णिमा आता अजून अजून दहा दहा अकरा दिवसांनी पौर्णिमा. आत्ता अमावशा झाली ना.
हां.
आता आषाढी एकादस, आषाढी एकादस झाल्यावर बेंदूर, बेंदूर झाल्यावर पौर्णिमा.
बरं बर हां हा कारण काल आम्ही इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलेलो इथं
हां हा हां.
ते लक्षात आलं आता.
आणि आमच्याही मुलाचा अकरावीचा ना पालक मेळावा घ्यायचाय पालकांना मनोगत व्य क्त करायला दिलं बिलं तर हे उल्लेख करणार नाही का ते पालक. असलं यांच्या ग्रुपवरती मग हे कस आणि माझ्याच वर्गाच्या ग्रुपवर झाल हो ते.
बर, चालतयं. हा.
थांबा, थांबा, थांबा. एक मिनिट थांबा हा. एक मिनिट थांबा. मी बोलते की, हा, हा. ठीक हाय.
काय केलसं?
बघितलं ओ. बघितलं.
हा. आता
हो. हो हो. चालेल, चालेल.
सोमवारपर्यंत सगळं पूर्ण करायचायं.
बर असुदे, आल्यावर मात्र आपण बोलू शकतोय. हा.
हा. ठेव.
हा.